ह बोला
काय म्हणता कशा आहेत?.
काय नाही मस्त हम्म नाजस
अ हम् हम्
बोला बोला बोला
बोला ना बोला काही नाही
हा काही नाही तेच म्हणत होते काय काय म्हणतोय कसं कस वाटतय कस कसा वेश वेश उदेश कसा प बदलत चाललाय
हो ना बदल तर खरं हवाच खर तर त निसर्गात नियमच आहे पण आजची परिस्थिती जर पाहिली समाजातली
हम्
तर फार म्हणजे काही प्रमाणात चांगली पण आहे काही ठिकाणी जे परिवर्तन होतेय ते चांगलं पण म्हणता येईल आणि काही ठिकाणी फारच म्हणजे विच
काय आता आता जे जे बदल घडतात ते सगळे अगदी अ काय म्हणतात परिस्थितीनुसार म्हणा किंवा सिच्युएशन नुसार म्हणा काय आ पण आपण ठरवू शकत नाही तो बदल कधी आणि केव्हा घडेल हाय की नी.
तेच ना कारण काय प्रत्येकाचे विचार वेगळे वेगळे ये प्रत्येकाच राहनि मान वेगळं शिक्षण वेगळं अस प्रत्येकाचं आणि कोणकोणत्या संस्कृतीतून वेगवेगळ्याच्या यांच्यातून आलेलं अस तो त्याच मग त्यानुसार तिथे परिवर्तन घडत असतं.
हा बरोबर आहे.
आणि कधी कधी मग ते एक तर चांगलं पण असू शकतं किंवा मग ते वाईटही असू शक आता जशी परिस्थिती असेल तस त्यावर ते डिपेंड आहे खरं
आ आधी आधीच आपलं म्हणजे आपली भारतीय संस्कृती काय होती म्हणजे कुठे? कुठे होतो आणि आपण की ती बदल करत करत करत कसं कसं कुठ पर्यंत पोहोचलोय हेचा आपण विचार करायलाच पाहिजे. अ अ भारतीय भारतीय संस्कृतीवर म जरा अ विदेशी परिणाम जास्त होतो ब अस हा अस दिस त्याय म्हणजे कोणाचा विचार असेल नसेल पण दीस दिसून तर तेच येत आहे.
तेज येते कारण पूर्वीच काळातलं जर आपण बघितलं ना तेव्हाचा समाज आणि आताचा जो समाज आहे न त्याच्यामध्ये प्रचंड फरक जाणवतो आपल्याला कारण काय होतय की पूर्व कस आपली अ संयुक्त कुटुंब पद्धत होती. म्हणजे सगळेजण एकत्र राहायचे घरातले सर्व सदस्य एकमेकांना अगदी आप पुुलकीने मदत करायचे तेव्हा किंवा घरातले जे कोणी आपले मोठे लोक होते वडीलधारी जे लोक होते त्यांना आदर दिला जायचात हे की नी.
हम्म हम्म
मदत केली जायची पण आता काय झालंय? बऱ्याच ठिकाणी सगळे ते कुटुंब विभक्त होत चाललेत प्रत्येकाचे आचार विचार वेगवेगळे प्रत्येकाला स्वातंत्र्य पाहिजे मेन म्हणजे आणि त्यामुळे काय होतय आपल्या कुटुंबातला जो म्हणजे ते कम्युनिकेशन एक भाग जो आहे न तो कुठरी कमी होत चालाय. एकत्रितपणा नहीं राहिलेला आहे त्या सगळ्यांमध्ये खर तर म्हणजे ही गोष्ट खूपच चुकीची आहे. पण मग आपण एकदम चुकीचं पण असं म्हणू शकत नाही कारण प्रत्येकाच्या घराची परिस्थिती आपल्याला काय माहिती ती नसते.
आणि कसं मुलांचे मुलांच्या नोकऱ्या किंवा जागेची हे त्यानुसार हे बदल घडणार ना. आणि घडणारच आता मुंबई वगैरे सारख्या ठिकाणी अ त्यांना बदलाच्या आवश्यक तच ये कारण भाडी इतकी आहेत दोन दोन भाडे परवडत नाहीत मग दोन मग दोन दोन एकसारखे म्हणजे घरे घरी इक म्हणजे गावाला दुसऱ्या गावाला आणि याच्यापेक्षा दो दोन घरं वेगळी करतात कारण छोटी छोटी घरं.
तेच आणि कस ये आता गरजा कशा वाढत चाललेल्या येत. लोकांच्या आणि मग त्याच्यामुळे मग त्यांनी ना ते बाहेर पडणं म्हणजे सोयीस्कर पण एका दृष्टीने ते.
हो
कारण आता इतकी महागाईन ते सगळं वाढलेलं म्हटलं ना. तर घरामध्ये एकानेच फक्त कमवून चालत नाही दोघांनी कमवलं तर. कुठेतरी त्या गोष्टी साध्य होतात आजकाल सगळंच महाग झालं ना दैनंदिन गोष्टी जरी म्हटलं ना तरी सुद्धा खूप म्हणजे अवघड झालंय सगळंच
अगदी अगदी अगदी आणि हा बदल हा बदल सगळ्यात मोठ्ठे मोठ्ठा बदल घडू हा बदल मोठा बदल घडवून आणतोय
हो तेच ना आता शिक्षण जरी म्हटलं लहान मुलांचं ना तर इतक्या फीया आहेत की जे अक्षरशा म्हणजे आता शेजलचा म मूगला इंग्लिश मेडिअम जात आहे ना मग मां पणं इंग्लिश मिडयमला जायला किंवा क्लास लावलाय ना तर मग माझ्या पोरानी क्लास लावला पाहिजे म्हणजे असं इतकी कॉम्पिटिशन वाढली ना प्रत्येक गोष्टीमध्ये
त्याच्या हीच हेच तर सगळे म्हणजे कुठ असं नाहीये की बदल घडलेला नाहीये राहण्यात राहण्यात बद्दल बोलण्यात बद्दल वाचण्यात बद्दल आपल्या राहायच्या जागेत सुद्धा बदल करावा लागतो काही करणार म्हणजे आपल्या स्वतःच घर घर बदलून दुसऱ्या ठिकाणी अ आपल्याला सोयीसाठी म्हणून भाड्यानी जावं लागत
तेच ना पण यामध्ये म्हणजे एक खूप चांगली गोष्ट झाली की महिलांच यामध्ये खूप चांगलं म्हणजे सक्षमीकरण झालेलं आहे म्हणजे महिना कुठेतरी पुढे येतात ह्या सगळ्या गोष्टींमुळे खर तर म्हणजे हा एक सकारात्मक विचार जर आपण बघितलं
मग बदल हा हा आणि आणि या ह्या बदला सगळ्यात काय झा मातीय का महिला आ पुढे आलेल्याच पण त्यां त्यांना नुसत पुढे नाही आल्या नुसत काम नाही त्यांची विचारांची दखल पण घेत
हो ते खूप म्हणजे चांगली गोष्ट कारण पूर्वी जर बघितलं आ पण ना तर त्यांना अजिबातच स्वातंत्र्य नव्हतं म्हणजे कोणत्याच गोष्टीत नाही चूल मूल फक्त एवढ्यापर्यंतच मर्यादित होत आता काय झालंय घरातले डिसिजन असो मुलांच असो काही असो सगळ्या याच्यामध्ये तिला भाग घेता येतोय आणि ती पण स्वतःहून करतेय मेन म्हणजे
हा हा स्वतःच घडलेला बदल म्हणजे स्त्रियांच्या स्त्रियांच्या मनातला स्वतःतला बदल घडवणं हा ही एक मोठी जबाबदारी कारनंकी त्यांना सुद्धा असं म्हणेजे पहिल्या पासून त्यां मत के नाही तुला हेच करायचे तुला घर सांभाळायचंय तुला तुझी मुलं सांभाळायचीय मग तुझे विचार ब हे कर पण ते स्वतःहून स्त्रियांनी पण बदल केला स्वतात त्यांचे विचारात बदल केला मग मी का नको प्रश्न केला अ प म्हणजे मीच का त्याच्या मी का नको हा बदल घडल्यामुळे
येस एक्झॅक्टली म्हणजे आणि त्याच्यामुळे काय झालाय हा जो समाजामध्ये बदल जो घडून आलाय ना त्याच्यामुळे त्या महिलेचा राहणीमानामध्ये म्हणा किंवा सगळ्या सवयी ज्या आहेत किवा तिची विचार करण्याची पद्धत या सगळ्यामध्ये बदल झालेला दिसतो कारण का ती शिक्षित होते ना आता
हो हो हो
आणि शिक्षित झाल्यामुळे काय होतंय तिला त्या सगळ्या गोष्टी आता महत्त्वाच्या वाटायला लागल्यात आणि खरंच त्या महत्त्वाच्याच आहेत
हो
म्हणजे त्याच्यामध्ये बदल घडून येतो ना ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे जागरूक होतय त्या महिला त्यामध्ये
पण इथे इथे अडचण अशी येते बदल बदल म्हणून नो नो परदेशातली बदल कराय लागले आणि हे परदेशी लोक परदेशी लोक आपला लोकांचा बद्दल आपले लोक आपल्या संस्कृती घ्यायला लागलेत
हो ना जे कितीतरी फॉरेनच्या महिला असतील वगैरे त्या इकडे येतात अभ्यास करतात आपल्या संस्कृतीचा आपल्या परंपरांचा सगळ्याचा अभ्यास करताय आणि आपले लोक वेळ्यासारखे तिकडे जात आहेत तिकडे स्थायिक होत आहेत तिकडेच लग्न करतात आणि परत इकडे इंडियामध्ये येण्याचं नाव नाही घ्यायच त्याच ही खूप चुकीची गोष्ट म्हणजे कोणती गोष्ट खर तर मर्यदा स्वरपात आहे चांगली ती त्याच्या पलीकडे गेली का मग त्याचा अतिरेक झाला का मग
नाही आणि हा बदल आपण किती कुठ कुठल्या लेव्हलपर्यंत स्वीकारायचा हे त्यांनीच ठरवायला पाहिजे ना की बदला तुम्ही तुम तुमच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत मग बदल करायचाय तर परदेशांचा वेळेचं महत्त्व घ्या
तेच तर म्हणे चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजे आणि ज्या ज्या आपली संस्कृती टिकणार आणि अशा गोष्टींपासून आपणच दूर राहायला पाहिजे
म्हणजे स्वतात बदल करायचा किंवा समाजात बदल करायचा तर तो कुठला स्वीकारायचा आणि कुठला नाकारायचा हे आपल्याला कळलाच पाहिजे
म्हणजे बदल झाला पाहिजे हे आहे महत्त्वाचं पण तिथे कुठेही आपले संस्कार हरले नाही पाहिजे
हा हा त्या त्या बदलांमुळे आपल्या कुटुंबावर पण आणि समाजावर पण वाईट परिणाम नाही झाले पाहिजेत
तिसतर
हा
आता आंबेडकर असतील फुले असतील शाहू महाराज असतील यांनी सगळ्यांनी म्हणजे आयुष्यभर हेच सगळं समाज परिवर्तनाचं कार्य केलं खर तर. म्हणजे त्यांचे विचार खूप चांगले होते हे सगळं काही पण त्याच आता अतिरेक व्हायला लागला असं कुठ
हा हो हो तेही आहे त्यांनी त्यांनी समाजाला बदल खूप छान घडवून आणले पण तो बदल कुठ पर्यंत स्वीकारायच हे काही लोकांना कळलं नाही काही काही लोक तर तुम्ही बदल शिक तर वरून काही म्हणजे चांगली वर्तणूक बदलली आहे पण त्यांची. कि आप समाज सुधारणेच्या दृष्टीने ते स्वीकारलंय त्यांनी. पण काही लोकांनी तो बदल नकारात्मक घेतला ना. कि आमच्यासाठी हा योग्य नाही असा घेतला ठीक आहे. असं समाज म्हंटल्यावर काही चांगले आणि काही गोष्ट हे घडणारच. बदल बदलाचे हे परिणाम तर भोगावेच लागणार आपल्याला. हम्म
आता अ इतकी टेक्नॉलॉजी पुढे आलेली आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी मुळे खूप काही साऱ्या गोष्टी आपल्याला सोप्या झालेल्या आहेत. जसं की आता आपल्याला काही पण आपण घ्यायला गेलोत आपल्याला कॅश जवळ ठेवण्याची गरज पडत आपण लगेच ऑनलाईन पेमेंट करतो ऑनलाईन खरेदी करतो आपला वेळ वाचतो ते सगळ खरंय म्हणजे वेळ वाचतोय आपल्या कष्टाची पण बचत होते. पण मग काय होतय काही ठिकाणी त्याचा अतिरेक होतोय.
त्या अतिरेकपेक्षा हा म्हणजे अ आणि आणि अम भावना वाढली माझ्याकडे आहे नाहीय तर नाही जा कुठेही जा मी मी माझ्यात बदल घडवून आणलाय मी टेक्नॉलॉजी शिकलीय तू तू नाही नसलीस तरी चालतं मला कोणी नसेल सोबतरीचालतं मी एक त्यो समर्थ आहे अहम भावना वाढली बदलाने.
त्याच्यामुळे काय झालंय शारीरिक हालचाली आपल्या कमी होऊन गेलेल्या आहेत.
आमम बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे अगदी. अ अ हा पण विषय आपण कुठलाही विषय काढला कि आपल्याला रात्रंदिवस पुरणार नाहीयेत. अ दोघींना दोघींनाही बोलायला खूप आवडायला लागलंय. चालेल नवीन नवीन ओळख नवीन संपर्क. असंच आपल्याला बोला चालीत आपले नवीन संपर्क वाढतील.
हो.
चालेल चालेल चालेल भेटू परत.
हो हो चालेल ओके.